हा आवाज येतोय हा येतोय मला माझा येतोय?
हो येतोय.
काय चाललंय?
आराम तुमचं?
माझा बी आरामच चाललाय झालं जेवण वगैरे?
हो तुमचं?
हो झालं ना. मुलं काय शाळेत गेलं काय?
नाही माझी छोटी तीन वर्षाची मुलगी आहे. ती सकाळी साडेनऊ ते साडेबारा मध्ये यावेेळेत शाळेत जाते.
हा.
म आता आलेली आहे आता झोपली आहे.
तुमच्या इथं कशी आहे शाळा म्हणजे खेडेगाव
नाही नाही आम्ही नाशिक मध्ये राहतो ना.
हा.
हो म जवळ आहे दहा पंधरा मिनिटाच्या अंतरावर.
हा ना पहिल्या कश्या शाळा होत्या आता कशे आहेत.
हो.
आता सगळं इंग्लिश मिडियम म्हणून सगळी तिकडच पाठवतात.
हो सगळे तिकडेच पडतात आता.
पहिली मज्जा येयची खेडेगावातनी शाळा किती भारी असायचा.
हो.
आपल्या टायमिंगला. आणि ते शाळेतली मजा पण वेगळे होती आता तसं काही राहिलंच नाही. एक अभ्यास म्हणून शाळेत शिकाय म्हणून जावं लागतंय फक्त.
आता मैदानी खेळ किती असायचे वापरे! म्हणजे आठवड्यात चार ते पाच तास असे असायचे कि ते खेळासाठी मैदानी खेळांसाठी टीचर लोकं द्यायचे. परंतु आता म्हणजे मैदानी खेळ माहितच नाही मुलांना म्हणजे आपल्या शाळा किती मोक मोकळ्या पटंगणात असायच्या. आणि भरपूर खेळायचे दिवसभर परंतु आता मुलांना मैदान वगैरे काय असतं ते माहीतच नाही, सगळे काही त्यांचा चार भिंतींचा आडच होतं.
खेळ सुद्धा कोणते माहित कसे थोडेफार खेळ माहित असले ना परत उपयोग येत प्रत्येकाच्या प्रत्येक मुलाच्या म्हणजे असं हातात एक ना एक कला असतेच
हो हो.
मग आता ते कला त्यांना बाहेर काढायसाठी प्रत्येम म्हणजे काही ना काही गोष्टी घडल्याच पाहिजेत ना शाळेत. नुसतं शिकवून काहीच उपयोग नसतो प्रत्येक मुलाकडे शिकण्यासाठीच नसतंय ना सगळं काय.
हो परंतु म्हणजे त्याच्यावर सरकारने कायदा काढला पाहिजे काहीतरी नियम सुरू केला पाहिजे कि नाही. तुम्ही जर एवढे हे करताय तुमची तुम्ही एवढी फीज घेताय तर मग तुम्ही मैदानी खेळ प्रत्येक गोष्टीला तुम्ही प्राधान्य द्या बरोबर की नाही.
हो बरोबर आहे. आणि आपल्या टायमिंगला कसं दिवसभर शाळा असायची ना ह्यांच्या टायमिंगला पण दिवसभर शाळा केले पाहिजे तर मुलांना कळेल शाळा नक्की कायच ते जायचं म्हणून सकाळचं उठतात त्यांना सकाळचं उठवायचं लवकर ते जायचं मंग ते मन पण नाही लागत ना सकाळचं लवकर शाळेेत जाऊन येऊन.
हो आणि आजकाल कसं आहे पूर्ण म्हणजे मुलगा हा पूर्ण शाळेत म्हणजे पूर्ण शाळे क शाळा ब शाळेच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाहीच. ते म्हणजे एक सकाळी उठायचं शाळेत जायचं आला का थोडसा जेवण व बरं हे नंतर आवरायचं परत लगेच क्लासेस क्लासेस झाले का परत संध्याकाळचं थोडासा सा अभ्यास वगैरे, जेवण झोपायचं म्हणजे मुलाला फ्री टाम भेटतच नाही ना. म्हणजे त्यात मुलांची चूक नाहीये पालक लोकांनीच मुलांना खूप जास् ते बिझी करून दिलेलं आहे त्यांचं योग्य वय खेळायचं. त्यांना खेळायला पण पाठवलंच पाहिजे नाही का.
हो.
परंतु आजकाल म्हणजे स्पर्धा खूप वाढलेल्या आहे. खूप जास्त स्पर्धा वाढून गेलेले आहे.
हा ना आणि कसं म्हणजे विष पालकांना पण नाही ना जमत आहे प्रत्येक गोष्टीसाठी मुलांना क्लास लावणे, कोचिंग लावणे नाही जमत ना. पहिले कसं शाळेतून आपण बऱ्याेपैकी हा बाबा आपल्याला नाही येत ना आपण पुढच्या मुलाकडूनं थोडंफार शिक कत होतो शिक्षक शिकवत होते तसं आता काय शाळेत राहिलेलंच नाय.
काही म्हणजे कुठल्या शाळेत शिक्षक म्हणजे जबाबदारी घेतच नाही. प्रत्येक मुलाला म्हणजे प्ले ग्रुपला काय समजत मुलाला पण प्रे प्ले ग्रुप पासून मुलाला क्लासेस लावलेले.
हो ना आणि शाळेत शिकवतात वगैरे पण तरी पण आपल्याला क्लास घ्यायला लावतात एखादा प्रोजेक्ट जरी दिला शाळेतून तरी त्या आई वडिलांनाच करून द्यायला लावतात मुलांना मंग त्यांना येणार काय. आपण जर प्रोजेक्ट करून दिलं तर ते शिकणार काय असं आहे ना तसंच आप आपल्या वेळेस कसं होतं की बाबा हा तुम्हीच करायचं पालकांकडनं करून घ्यायचं नाही. असं विषय होतं त्याममुळं आपल्याला ते कला यायला लागली आपल्याला थोडी-थोडी तसं आपल्या मुलांसाठी काय
हम्म हो ना आणि आजकालचे मुलं आपल्या पण जास्त ॲक्टिव्ह आहे.
हां.
म्हणजे ऑलरेडी त्यांचं जनरेशनच ते का ते ऍक्टिव्ह आलेलं आहे.
हऊ पण जरा हम्म नाही मल्ला मुलं नाही.
नाही का?
नाही
हम्म.
पण ते कसं होत की आपलं म्हणजे असं सगळ्यांच्यातून खेळून शिकण आणि त्यांच ते असं करणं, फरक पडतो ना.
हो.
स्पर्धा लागते आता एखाद्या मुलाभर आपण खेळला गेलो, तर त्यात स्पर्धा लागते ना. जर आपण जिंकलो तर आपल्याला भारी वाटतं मंग तसच ते मुलांचं पण.
आजकाल मुलं म्हणजे मोबाईल म तरी हो मोबाईल मध्ये जास्त गेम वगैरे खेळतात. म्हणजे त्यांचं शरीरच थक म्हणजे ते मेंटली खूप थकता पण शरीरांनी त्यांचा व्यायामच होत नाही शरीरांची थकतच तर नाही
हो ना. आपल्या वेळेस कसं आपण खेळायला वगैरे जायच त्यामुळे आपला हा शरीर वगैरे कसा हल चाल वगैरे चालू होते.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
म असं एवढं काय वाटत नव्हतं ना आपल्या वेळेस मोबाईल कुटलं तेव्हा आपल्या वेळेस काहीच नव्ह तसलम हेनच पण बंद झालं पाहिजे ना, तस मोबाईल पण चांगलाच आहे म्हणा. पण कितीम प्रमाण पाहिजे त्याला पण मोबाईल पण युज करायला. पण शिक्षक पण काय करतात आता मुलांना सांगतात हा घरी गेल्यानंतर मोबाईलवर हे सर्च करून बघा ते बघा
त्यात मुलांचा प्रॉब्लेम नाही शिक्षकांचा पावले मी शिक्षकच मोबाईलवर अभ्यास पाठवतात.
हो ना. मग त्यामुळे मुलांना मोबाईल घेऊन बसायच लागते. मग मोबाईल वारीे किती आता प्रॉब्लेम येलं.
खूप भारी होती म्हणजे शाळेत . वाटायचं आपली शाळा कंटिन्यु असायची चार . सुट्टया असायच्या मंग सुट्टया लागलं चगदा मग. भेटायचा तो वेगळाच
सगळे आताच म्हणजे आपल्या शाळेत असताना कसं टायमिंग रूट असायच सगळं दहाची सुट ती दुपारची सुट्टी, ते शाळेतलं जेवण. किती भारी मज्जा होती ती सगळी ना.
अशे
सुद्धा नसायची. दोन-दोन, तीन-तीन पत्रिका छापायचे. त्यामुळे भरपूर मैत्रिणी असायचे आणि हे सगळे एकजुटीनं म्हणजे एका